हम्म, काय काय चहा पाणी झालं हा हा, आवाज येतोय की, रेंज नाही काय?
हॅलो!
रेंज नाही आहे का काय? हॅलो!
हॅलो!
हा आवाज येतोय काय म्हंटलं?
हा हा, आता आला आवाज व, आवाज येत नव्हता.
येत नव्हतं काय?
हा
हम्म हम्म. चहा तेन झालं तुमचं?
नाही अजून.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म झालंय बघा, आत्ताच झालं.
वाटतं
लवकर असतंय, दुकान उघडायला जायला लागते आणि. म्हणताना, लवकरच करतो. हम्म, पाऊस पडालाय तुमचा
पाऊस आज सकाळी पडून गेलाय बघा.
हम्म हम्म, आमच्यात आत्ता आणि चालू झालीय बारीक.
हा
हम्म
चकली वगैरे कसं करता तुम्ही, चकली?
चकली ते तांदूळ, हरभरा डाळ हे सगळं हे पण मीन करतय आणि रवा तांदूळाच पण रवा आणि तांदूळ आणि त्यात फुटाणा दोन पेला रवा घ्याय च आणि दोन पेला अ तांदूळ घ्यायच आणि धून तांदूळ तेवढंच धून घाल घाल वाळत घालायचं आतमध्येध्येच आणि ते बारीक करून भाजायच लय पण म्हणजे लाल ऊस पर्यंत भाजायचं नाही.
हां!
आणि त्यात एक पेला फुटाणे आणि एक लहान आर्धी वाटी उडीद डाळ घालायचं. च तेल पण ओढत नाही आणि चकी खुसखुशीत पण होते.
होय!
तुम्ही कसं करता?
एक किलो तांदळाला अर्धा किलो हरभरा डाळ आणि पाव किलो फुटाण्याची डाळ आणि उडीद डाळ शंभर ग्रॅम आणि हे आ अर्धा वाटीचं शाबू आणि अर्धा वाटी पोहे. घालायचं सगळं शाबू आणि पोहे सोडून सगळं धुवून बारी बारीक मंद गॅस
ह हा!
दळून आणायचं.
हा हा!
दोन किलोच्या मिश्रणाला चार चमचेचे पोहे खायचे चमचे असतात का नाही!
हम्म!
तेवढंच मोहन घालायचं.
हा हा हा हां!
म्हणजे तेल धरत नाही आणि असं फुसखुशीत एकदम होतात कुरकुरीत राहतात.
ह हा हा!
आणि चकली मऊ पडत नाही.
मऊ पडत नाही एक एक कसं होतंय सगळं डाळी मिक्स करून घातलं तरी पण मऊ पडायला बघतय. हे बरं पडतय आम्ही
घातल्यावर पण तेल धराय
आणि मग ते पण तेल धरायला पण बघतय. आणि ते सुटतंय पण अस.
होय तेलात सुटतंय लय.
तेलात सुटतंय.
आणि चकलीचा मसाला पण आम्ही दोन किलोला एक किलोचं पॅकेट वापरतोय.
आम्ही चकली मसालाच वापरत नाही.
हा ना ते चकली मसाला त्यांनी किलो ला किलो सांगतात का नाही त्यांन चकल्या सगळ्या बाई खराबच होतात. लय सुटतात तेलात सगळं चकल्या सुटतात.
मेथीच जास्त वास येते त्यात.
हा!
त्याच्यामुळे ते चकली मसाला मी कधीच वापरत नाही. हाय हे आपलं धन जिरं हम्म हे उलट छान पडतंय.
छान होतंय आम्ही पण मसाल्यावर लय नाही चिवडा मसाला असल लय वापरत नाही.
चिवड्यात पण आम्ही पोयचे चिवड्यात पण चिवडा मसाला वापरत नाही.
चिवडा मसाला नाही वापर त्यांना उलट वास येतय.
वास येत ना हिंगाचं पण वास येते आणि तेलकटपणाच जास्त हे वाढत नाही वापरता मी
हा
ते नाही हे वापरलेलं न वापरलेलंच बर आहे ज जळ आणि पित्तळ ॲसिडिटी हे सगळं आणि होतें
हो
काय करायचं होय आणि काय मग तुमचंच चहा किं लेट असते एवढतं
हो जामत चारच्या पुढं
ह हा हा हा हा तुमचं ह्याच लाडकी बहिणीच पैसे येते काय बंद झालं
नाही आमचं मी बसत नाही त्यात
नाहीय बसत का तुमच्या घरात कुणाचच येत नाही
कोणा कच नाही
हो काय आता एकेकांचं बंद कराल्यात एकेकांचं चालू ठेवाल्यात
होय
काय लई ह्याच मोदी सरकार रीन लई घोटाळ होऊन बसले काँग्रेस बर म्हणायची पाळी आले
हो
सगळं महागाई
सगळं महागाई त्यांनी जितकं दिलं तितकं महागाई पण वाढवल्या स
आता पंधराशे रुपये देतत त्याच्या पटीने किती रुपये पटीने दर सगळ्याच वाढलंय न काय हे नाही प्रमाणच नाही झाले त्याला
मकाय
किती काय वाढायचं आता अगोदर सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो मूग डाळवते गेल्या वर्षी आता एकशे वीस
मग
कितीच कुठलं काय आमच्या गावात तर स्मार्ट मट बसल्या लाईट बिल पण तीन साडेतीीनशे येत होत ते आ आठशे रुपये
हा ह ते स्मार्ट मीटर न लई दे न का बसलाय
आम्ही आमच्या इकड आता अ उपोषणला बसणार आहेत
हो
होय तक्रार चालू आहे आणि सगळीजण न कोण हे केल्यात त्यांचंर कुणाच बसवून गेल्यात त्यांनी सगळ्यांनी अर्ज भरून द्यायचं आमचं आमचं ते कार्ड आणि आ आमच अगोदरच बसवून द्या आंदोलन म्हणजे हे केलेले सगळ्या महिलातील वीज बोर्डाला मोर्चा गेलेला
हो
होय तुमच्या तिकडे बसवल्यात काय काय
इकडं बसवत बसवत यायला लागलेत अजून
बसवू द्यायचं नाही खरं आपण
हम्
हा आम्ही नाही बसवू दिले सोन्या. पण बाकीचे लोक बसवणारे. बसून घेतल्यात त्यावेेळेला मग आता सगळं ते अवघड झालंय.
आणि ते काय फ्री म बसवलेत ना.
प्र्री मध्ये बसवलत की पण वाढलंय किती. लाईट बलातलं काढततच की हो. ते काढ त्यातच तसं तिने.
हो.
काढल्याशी नाही हे करत त्या नाही.
अ का.
काय हे न उपयोग नाही सुड ते कर. बाकीच काय हे होत नाही. मोदी सरकार आता कोण ह्या वर्षी कोण म्हणजे कोणच निवडून आणत नाहीत.
होय. महागाई वाढा लागले ना लोकांना दिसतेय नाही.
होय सगळ्याचच पेट्रोल डिझेल पण वाढले. गॅस टकीचं ते दिल्यामुळं वाढलं. आठशे वीसच तर नऊशे पन्नास झालं.
हो हो बरोबर आहे ऐक.
एका सेटीत पण ते पण गॅस टक्कीे मिळायच बंद आहे.
होर.
ते काय करायलेत आणि आता खेड्यातली लोकं एक एक. इथलं गॅस्ट किती येतात. इथली गॅस इनवाले आणि ते अडीच हजार रुपये दोन हजार रुपये घ्या लागलात.
होय होय होय तसच कसं कारण गरज आहे चुलीची सवय मोडल्या.
चणे सवय मोडले अगोदचे आता सगळ्यांना आणि थोड्या दिवसात म्हणजे चूल मांडायची पाळी येते आता.
हो.
बुकिंग केल्यावर पंचेचाळीस दिवसाांनी येते गॅस्टॅक
होय त्यामुळे अवघड होतय.
ल उंट लईम हा हे घोटा म काय नोटो एक एक एक स्टेप बाय स्टेप झटका द्यायलाय लोकचने मोदी सरकार
स्टेप बाय स्टेप एकदा पहिला नोटबंदीच झालं. नोटबंदी झाल्यावर. हम्म ह्याच ग गॅसच झालं.
हो नोट. नोटबंदीच कसं सामान्य माणसांना काय झळा पडली पोचली नव्हती ना ते
पोचली नाही पण एक एक मोठमोठ्या लोकांना पो.. चलक.
हा त्यांचं फक्त ते जे पैसा होता.
आमच्या इचलकरंजीत चलकरर्जीला. डॉक्टर होत एक त्या डॉक्टरच्या ला च पैसे एक रूम म भरलेलं होतं
हा
कोण तर काय नाव वाटली ना पण हाय आणि ते नाही तर. कुलकर्णी कोणतय बघा.
हा हा.
आणि ते पैसे सगळं पूर्ण टाकायची पाळी आलि.
बरं
तेवढं पैसे बँकेत जमा करून घेणार कसं टॅक्स बसते म्हण मी घरात ठेवत होत.
होय.
मग.
मग काय.
एक एक लोक असं झाडाला टाकलेलं पण फोटो बघितलाय काय तुम्ही.
होय होय.
म
लय की मग इकडं तिकडं पा टाकल्यात. पैसे पाण्यातन.
कारण ते चालतच नव्हतं. तर त्यांनी करणार तरी काय.
हो.
मग तसं होऊन सगळं हे झालं हो लई नुकसान केलं सोड. सगळीकडनं गोष्टी आणि सगळ्या गोष्टीच आता दुधाच दर वाढवल्यात.
होय.
त्यात पेड्याचे दर लगेच वाढवून ठेवलात.
वाढउन ठेवल्यात.
एकाचं शेतकरीच एक चांगलं करोस पर्यंत एक त्याचं
एक हे करून ठेवल्यत. होय पेंडच पैसे द्यायच
होय आता सत्तर रुपये लिटर दूध सत्तर पंचाहत्तर. आणि आता पेंट अठराशे रुपये.
होय.
मग
तिथच पडतय.
पंधरा दिवसाला एक पेंड पोत पाहिजे.
होय.
म आत्रा छत्तीन हजार साडेतीन हजार रुपये पेंडलच चालल्यात.
मग काय.
मग राहणार किती शेतकऱ्याला. आणि शेतकरी वैरण विकत घ्यायचं हे विकत घ्यायचं.
होय होय.
मग.
तिथंच पडतंय व हिशोब तिथंच पडतोय फक्त आपल्याला समाधान दुधाचे पैसे मिळाले. पेंडवाल्याला समाधान कि पेंटचे पैसे आता जास्त मिळाले.
होय तर सांगालय नव्ह. सातशे आठशे रुपयेला पेंडच पोत येत होत. ते आता सतराशे अठराशे सोळाशे केल्या परवडणार कस. बघा की मग जनावर तूप ते पण नाही परवडतो सर्वसान्या खरोखर मोदी सर्वसामान्य लोकांना जगायचंच मुश्किल करून ठेवलाय.
होय.
काय हे नाही. त्यात फायद्याचं किंवा लोक हायत हा ह्यात सुकी आहेत असं कुणाचच ऐकायला मिळे ना अलीकड
हो हो नाहीच की
हम् गवर्मेंटच येतंय पण तसच
होय जात आहे पण तसंच
आता सरकारचंच कर्ज झालंय म्हणून उठवल्यात
हो
मग मग अगोदर सरख सोनिया गांधी होत त काय झालतं
नासकीे
मग
सरकारीच करजात हाय
त्यांचंच म्हण-अ ब त्येनी सुद्धा तेच बरं म्हणायची पाळी आलय आता
हो
पण हे म-अजून एक काय झटका देणार हाय म्हणतय काय झ व झटका देणारय कुणास टाऊक आता
होय आता काय राहिलय खरं
काय मईत आता काय आणि राह्यलय कुणास टाऊक
सगळ दर वाडल्यात सगळं हे झालंय
होय सगळं वाढलंय खरं अजून काय इच्छा मोदीचं पूर्ण झालं नाही
ह
पावसान असं लोकांचं लूकसानी हूतंय आणि-अ हे मोदीच दराचं हे एक वाढवलं की एक वाढलं
इकडं महागायीचं-भ भरत ति-अ च हे करायचं मारायचं द्यायचं
होय
आणि हिकडं-अ हे करायचं शेतकऱ्यांना वा द्यायच